हां ती सलतोय सांग कां सलवणी नाहीं कां म्हटलं
कायं कायं हं
ते ती एवढी पागलं म्हणलं तिच्यां बॉयफ्रेंड चांगला भेटला म्हणे दादा प्रफुल्ल दादा तिली त्यांत नाटकं करते व त्यांच्या समोर म्हणजे कमवतो घरी नं घरी दिले पैशच भांडून मागं म्हणते आईले
मं अं किती
हो नां म्हणे चांगला भेट त्यांचा फायदां म्हणे की लग्नं झांला आं की आम्हीं दोघचं राहणार आहे
हो नां म्हणां ते माहिती कां ते ते म्हणांल जांय तुलां राहायचं असलं तिकडे चं आहे
हम्मं ललेहे व असं असतं बंज पूे असं नि कले पाहिजे ज्यांला चांगलं भेटते ते माजतात हम्मं आणि चंचला सांगूच नको ज्या सोडांयले नंबर आहे पणं स्वतःचं अंगा एक चरित्र्याचा गुंण नाहीं
हो मी मंग आवं ते म्हणते तेही म्हणलं नाहीं कां हम्मं ज्यांच्या बुडाखालीचांधार त्यांन
लोकांला उजेडाला राहणं शिकूंन
ज्यांच्या बुडां खाली अधारं आहे त्यांनी कौतुकाच्या गोष्टी सांगू नये स्वंतःच्या
हम्मं हम्मं
कसय ना
नाहीत काय डोक लावल सऱ्या जमान्याच. डोक लावु नये म्हटल या पोरीसोबत रिकाम‌. काही गरज नाही न काही नाही.
हं रात्री सांगितल. याले म्हणल
हम्म
याले सांगत बसली अस अस झाल. तस भाजीच याच त्याच.
हम्म हम्म हम्म
आणि मगं अस सगळ सांगितल. कि अस वाढून घेतल. अस केल. आणि आप आपले ताट धुण अस तस. हे म्हणे, म्याड म्हणे अस कुणीकड आहे म्हणे. अस कुठ अस कुठे राहते काय? अस मग मी सांगितल सगळ. किती अशा म्हणतात अशा चिडवतात आन देवाच. काढल कि जगननाथ अस तस. आम्ही मग म्या म्हटल तुला माहिती म्हणल तू नको हे करून घेऊ म्हणल. पण म्या जर म्हटल तर म्हणल बाबा बा आंबेडकर महाराज कस तस, नाही म्हणल आंबेडकर मा हा मग ते म्हणे, हो म्हणे तस नाही म्हणे. आमला नाही म्हणल. एरवी तर भलत्या म्हणतात की देवा पास कर. देवा पास कर. मग म्या म्हटल की म्या म्हणा पाहिजेत म्हणल की नाही आंबेडकर महाराजला म्हणा. पास कर म्हणून‌‌
अहो माहिती आहे का? पेपरच्या हा पेपरच्या दिवशी आपण तिघे जण चाललो नव्हतो का म्या चंचली म्हणल नव्हत का. किन काय लोक आहेत म्हटल स्टेजेस टाकल होत लोहजण आहे ना महादेवाची सोमवारी पेपर होता आपल तर. तर म त्यांच म्हणल कास म्हटल पेपरच दिवशी देव देव केला तर देव नसतो येत म्हटल. असे त्याला हे कराय लागते म्हटल. चुप झाली होती. मग का हो अस हे. कामा पुरत देव देव कराव. विठ्ठलाच गाण नाही का आपल्या. भावच धावल तो.
हम्म हम्म
हम्म
भाव भोळा जिथे धावला तो तिथे. धावल का?
मस्त गाण आहे तेे.
हम्म
हम्म लोकांच्या घरी गोकर शिजलाय अजून. ओ ही समोरची पोरगी कुठे झायलय हो. दिसली नाही नवरी.
गेली असल बड्डेले गिफ्ट
नाही दादा आहे नाही इथ. तीच जायलय कुठेतरी.
मॅड आहे ना ती.
ह आपण पेपर झालावर आपले ते तव्हापासून जायल आहे वाटते ती. म्या म्हटलच मागत
हम्म ते बड्डे आहे ना, बड्डेच्या वेळेस पासून. बड्डे केला अस सासरा सासरा म्हणला चल व्हय तु घरी. इथ नाही चालत अशी चाळे.
सगळा हिशोब करत बाप तिच.
हम्म
हम्म भा बहिणीची पोरगी त्या काकाची ती.
हम्मं
हम्मं हं कणी आईचां फोन आलतां कां
नाहीं आईचां हो आंला होतां हो आई बोलली आई आई घरीचं आहे
नाहीं दिदी
दिदी अं घरीच आहे पप्पां दिदी हम्मं मां यांच्यात बॅलेन्स नाहीं तं म्हणलं पप्पां आले चेश टांकां
टाकतो म्हणे कां
होव मालेगांवला जातो म्हणजे टाकतो तो दादालां टांका म्हंण दादा मं अं
मालेगांवला जाऊंन टां कायं लागतील म्हणे की
अवं नाहीं ऑन पप्पां रं ऑनलाईन टाकताेत अं ऑनलाईन म्हणलं दादर म्हणांगते दादा हे फवारणीवरं गेलां
हां हां
आंज इकडे यायचं होतं नां
हो नां तूं म्हणे कांल
हं इकडे वयांचत फवारनीले आंता तेल उ त्यां यांच्या आमचा प्लॅन होतां
उद्याचं वाचां आंज चां काऊणांही केलां मंग अजूंन पेपर होतां आंज
हूंन
उद्यां नाहीं दादा इकडं नाहीं येणारं
येणारं नाहीं पणं किती म्हणलो तो
मंग दादाचां टायमिंग तूं घरी फोन लावतेस नां दादाला टायमिंग विचारांच्या अनं मंग क पाहायचं दादा कांवा येणारंच ते द दिणांरच नंतर जायचं मंग संध्याकांळ टाईम असते नां मंग
कायं माहित कुंठे त्यांचा फॉर्म घेऊंन कां तरं
लागन करं हिंगोलीकडं हिंगुलीनाकयांकडं
हो हं पणं किती जेवणं करुं पोरं गांडी घेऊन हिडतांत कुंणीकडे कामं नाहीं कां त्याईले हांव एवढं कुंठे विचारतं बसतं मी
विचारलं म्हणजे असं नां विचारायचं की बां कधीं यां लागलं कायं नाहीं असं विचारायचं नॉर्मल किती रस्ता लागंला मंग इकडे येशीलल कां असं विचारायचं येस मंग रुमर असं म्हणतं नाहीं कां आपणं नॉर्मल तसं हम्मं आमचां पणं प्लॅन होतां बाई हम्मं त्यांचं अकरा ऑगस्ट रेनचं होतं नां इकडं हेपर्यंत मंग खो खोची टी मॅच आकवलेली
हम्मं
हं नंतर
नज कायर
ऑगस्ट मध्यें दिदी तुं भिती वाटी पाई कराली हम्म. दी चा सप्टेबर मध्ये आहे पेपर. हाय काय सहा सप्टेबर.
हम्म.
मस्त पंधरा ला ऐका चौदाले गणपती बस
मी यावेेळेस नाही जाणार कॉलेज मध्ये,
कायम त्या कॉलेज मध्ये बसतात आणि गणपतीला
अ मी विठ्ठल दादा नाही ना पापा.
हो ना. गेला ना तो आता झाली ना त्याची बॅच.
नाय पण ड्युटी करते ना. तर राहितात ते.
हा. राहतील त्याला एक्सपिरियन्स लागतो ना एक वर्षाचा.
हम्म. बापाले इस्टेटासाठी द्यायची. चाललो असं तसं.
हम्म. आपण नाहीत बाबा एवढं कमवलं आणि पोरीचा इन्कम एवढा मला तर खुशी होईन. मी घेऊन चालली तर पण थोड दुःख पण होईल. पण पोरा बदल काय नाय वाटत. हम्म हम्म. इथ गेलो की, मंग काय आपापली लाईफ
हो. मंग काय बापू कोणाचे लग्न लग्न लागेल.
हा. कोणाचं लग्न, कोणाचं काही कॉन्टॅक्ट मध्ये राहत नाही. आता आम्ही अकरावी बारावीच आहे ना. पोरी किती ऍड पण कोणच कॉन्टॅक्ट मधी असलं फोन करत नाही रोज रोज. हम्म, तीन मिनटं बाकी हाय अजून.
हो ना. किती चकरा मारल्या. मग नाहीतर पाच सहा.
पाच हा. माझ्यात पण झाले साडे सात.
हम्म हम. पाय लईच दुखाय लागले माय काय कराव. सगळा
म्हणजे मग तेवढी वॉशरूम आहेत. तेव्हा चालूच राहते. कुठलं पाणी प्यायच मले च सूप. हा.
कर मंग स् स् स्
हो ना हो आते स् ॲप वर बोलून राहील म्हणलं कोण आहे का?
हे कॉल ऐकत्यातचं
हो ना. रेकॉर्ड होतात ना हे कॉल. मंग काय.
काय नाय ओ बड्डे.
हो. हुता बड्डे झाला का बड्डे.
माय‍ आजची तारीख किती एकवीस ना.
एकतीस. आत्ता एकोणीस तारखेलाच माझ्या बड्डेला एक महिना झाला.
हो. एकवीस हाय हो. अरे व्वा उद्या लक्षीचा. हो. बाई बाई बाई.
त्याच्यातच मस्ती हाय. मग तू न ता प्लॅन, ऐक ना तो प्लॅन समजा झाला उद्या नक्की तर मग ते झाल्यावर आपण जाऊ आय डी पी त भेटायला, तूला भेटायचं असल तर.
बर मग मी तिकडून तिकडेच थांबील अन तू तिकडे ये जो.
हा माझा पैसा आहे का तु येऊ राहीले?
तिकडून ये आणि मी टाकतो ना तुले ऑनलाईन.
बर पा
हाव मी तुले कॉलच करतो. मग सरळ तिकडे जाते मग सोबत येता येते, मग काकुला सांगता येते की नाही ब हा. मग काकूला सांगता येते तिच्या मैत्रणीचा बड्डे होता, लक्षीचा तर ती आधी सामान घ्यायला गेली, आता मी जातो आता बड्डेल. भेटायले, असं सांगता येते.
चालतंय, हम्म. ती उद्या राहिन इथं का घरी चालली?
काय‌ माहित?
हम्म.
विचारताय ते
हो. तिला नको सांगू आम्ही एवऱ्हे लोकं हाय म्हणून.
मग नसली तर काय करतं?
मग अस तिन पाय विचार ना म्हजे असं सहज विचार की, उद्या रुमवरचे घरी चाललेत, असं नको सांगू की आम्ही याय लागलो म्हणून. ती आपल्या अशोत थांबून बसता आन आपलं येणं नाय झालं, तर पाऊस बिऊस पडला मग कसं? हम्म.
पण घ्यावं लागत होतं ओ मग गिफ्ट फिफ्ट, पण पैसे पायजे ना.
तिला तर तु
आता कायच घ्या
कुठलं नवीन वस्तू पण नाही ना विकत घेईल किंवा ते त्यांना.
हम्म, काही चांगली
हो ना. जीन्स आपली.
काहीतरी घ्याव लागल चांगलं, झालं फायनली गिफ्ट आपल्याला साप